हा हॅलो.
हा काय जेवण झालं?
हो झालं तुमचं?
हम्म झालं आज सोमवाराय उपवास असतोय.
हा हा.
काय करताय म?
काय नाय हाय बसलीया तुम्ही?
हा मी पण आत्ताच आवरून बसलोय.
पाऊस तेन पडायलाय काय?
पाऊस आज नाईया होता जरा सकाळी. तुमच्या इकडं हाय? हा हा हा.
हम्
आज काय नवीन स्पेशल बनवलाय?
स्पेशल मसुऱ्याची आख्खा मसूर बनवलाय.
होय हा हा हा.
मा
झालं कामं?
काय नाई.
घरी कोण कोण असतं?
घरी... नवरा माझा
हा... हाहा... हम्म. म्हणजे मग तुम्ही मॅरिड आहे? हाहा... हा... हा.
तुम्ही?
ते किती दिवस झाले लग्नाला?
झाले... अं... पाच महिने झाले.
होय... म्हणजे नवीनच ए तुम्ही.
हो.
हम्म.. हूं हूं... कसं वाटतय मग लग्नानंतर... लग्ना आधी?
छान वाटतय लग्न नंतर
हा हा हा.
हम्म... तुम्ही काय करताय... कशा हेत?
मी पण घरीच ए.
हां.
हम्म... दोन लहान मुलं ए... म्हणून मी कुठं जॉबला पण नाही जात.
हां हां.
नी मग घरीच असते. करणार आहे जॉब... पण आता, लहान म्हटलं... मुलगा.. मोठा झाल्यानंतर... आणी एक पाच सा वर्षांनी
हा हा.
ह्म्म्म... तुम्ही काय मग... काय... स... हा?
दोन्ही मुलं कशे हेत?
हायेत... बरे हेत... बरे हेत.
अं... हा.
तुमचं शिक्षण काय झालंय मग?
माझा डिप्लोमा झालाय!
हा हा हा.
हम्म.
मग काय... जॉब वगैरे काय?
नाही... घरीच असते.
हा... म्हणजे पुढे करणार ए का?
हा... बघायचं फुडं
हा हां.
हा. म्हणजे... इच्छा आहे तुमची जॉब करायची?
हो... आहे की.
हा हा हा.
हम्म.
आता तुमचं.... कुठं पण मिळू शकतय की... डिप्लोमा कंमप्लीट ए म्हटल्यानंतर
होय... मिळू शकतं की.
हा.
हा
ह् ह् ह लॅब असिस्टंट वगैरे बघायचं कॉलेजमध्ये जिथं तुम्ही शिकत होता, तिथे
हा त्याच्यासाठीच ट्राय चालूय
हा
बघायचं आता म
हा हा आता गरज लागली नाही. त्यामुळं
हा त्यामुळं थांबले मी पण
हा हा आणि म मिस्टर कितीला येतात?
त्यानी येतात दुपारी दीड दोन वाजतात
म आल्या नंतर जेवताय?
होय
हा
तुमच जेवण झालं?
जेवण नाही उपवास हाय आता थोड्या वेळानं घरातले जेवालेत शाबू करायचे, हम्म
ह
आणि काय? पाणी वगैरे कधी येतेय तुमच्यात किती दिवसातंन?
येतय चार पाच दिवसानंतरन
हा हा मग मिळते काय सगळं, जास्त वेळ असते?
तास दीड तास असते.
हा हा
हम्
माहेर कोणीकडं?
इचलकरंजी?
होय का म्हणजे गावातल्या गावातच हाय तुम्ही?
हो गावातचय
हा हा हा जाताय का नाय माहेरी? हं हं आ अ आणि काय मान्सून सेल आलाय गेलेला नायी?
नाही, तुम्ही जाऊन आला?
नायी, नायी आम्ही पण नाही गेलो. जायचा विचार चालूय
हा हा
हम् काय काय नवीन आले बघून यायचं ते काय एवढं सेल मधलं म्हणजे काय एवढं क्वालिटी नसणारचय ते असंच काढलेलं असते जे माल खपत नाही तो
तरी पण
हा बघ तेच की बघून यायचं म्हणायलो.
हम्म
ह आणि कुठं ट्रिपला वगैरे कुठे गेलेलं काय?
नाही, इकडं पाऊस जास्त होता मध्ये त्याच्यामुळ कुठचं नाही गेलो
ह हा हां चालते तुम्ही करा आता फोन नंबर देतो तुम्हाला.
हां चालतंय हा